आवाज
हां येतोय बोला
आवरलं ताई घरातले
हो झाल व्हय हो झाले
इ तेच म्हटलं की संध्याकाळच्या हाल म्हटल्यावरती सगळ्याच लेडीज ला काम वगैरे काम राहत ना स्वयंपाक सगळंच चाट
हम्म हो ना हो ना पण मग काही नाही हो आपल्याला लागलीच दहा मिनिट होता काही वेळ नाही लागत आपल्या दहा मिनिटांना
हो ते आहे बोलायला लागलं की इतक्यात दहा मिनिट होऊन जात कळत पण नाही दहा मिनिट झालीत
काहीच कळत नाही मुल लहान का तुमची
हो मला एकच मुलगा आहे पाचवीला जातो तो छोटे हो
अच्छा लहान असेल बरोबर
हम आणि
काय नाही ओ मग पाचवीचा
कस आता अभ्यास अभ्यास पण मुलांचे खुप अभ्यास वगैरे मोबाईल मोबाईल वरतीच आहे त्यामुळे मग मोबाईल पुन्हा पण द्यायला लाग- कोरोना झाला तेव्हापासन भरपूर अभ्यास हां मुलांना याच्यावरच वर्गात सांगतीच नाही मोबाईल ती पाठवुन देता करा अभ्यास
होणार ते कसं त्यांचे अर्धे काम कमी होऊन गेले ना
हो शिक्षणचे काम कमी झाले पण आपले आणि आता
आपले वाढुन गेले
अस अभ्यासक्रम खुप चेंज झालाय ना हो आप आपले वाढुन गेले त्यात आपल्या पण लक्षात येत नाही आ आत्ताच शिक्षण खुप बदलल ना
हां बदलल्यामुळे आपल्याला कस आपल पहिल्याच्या शिक शिक्षण हे आताच्या खुप म्हणजे खुप मोठा बदल आहे
हो त्यामुळे मग आपल्याना पण जे समजत नाही नक्की काय सांगावं‌ काही तर आपल्यानाच समजत नाही त्या मुलांना काय समजून सांगणार असं होतं ना
हो ना काय आणि काही वर्डस आहे ना आपल्याला नाही समजत
हो
हम त्याच्यात आपण सुद्धा आड अडकतो आपल्या वेळेस ना आपल्याला लँग्वेज एकदम सोपी पि वाटायची
तेच आणि आता कसं म्हणजे आता शिक्षक लोकांना पण ट्रेनिंग दिल्या जाते ना जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना सुट्ट ट्या असतात तेव्हा शिक्षक लोक
हम्म
लोकांचं ट्रेनिंग चालू असतं बघा तेंना शिकलं जातं त्यामुळे मग ते पुढे मुलांना शिकू शकत- आता आपलं ट्रेनिंग थोडीच झालेल असत मग आपल्या नाही लक्षात येत की याचं काय सांगायचं बघ काय नाही
नाही ना त्याच्या- सिलाबस तेन्चा त्यांचा सिल्याबस चेंज झाला का मग ते त्यांना ट्रेनिंग मिळत असते. आता कुठे ट्रेनिंग मिळतात घरातले काम करून परत येत नाही आपण कुठे जाणार आहे आणि ते आणि तो एवा दावा झालाय बाई शिक्षणाचा आधी थोडी एवढं मराठी मिडियम ला शिकलेलो आम्ही आणि त्या पाचवी पासून सेमी इंग्लिश होत कुठे पहिली एवढे मराठी इंग्लिश मिडियम थोडी होते.
हो आता तर म्हणजे नर्सरी पासनच इंग्लिश सार्ट होऊन जात मुलांना नर्सरीचा सुद्धा अभ्यास काही लक्षात येत नाही काय शिक
हो ना हो ना हो ना आधी मराठीच्या पाया पक्का करायची. आणि मग सेमी इंग्लिशला मुलांना टाकायचे आता मराठीच तर नामोनिशान मिटायला आलेलं आहे म्हणजे मराठी
हो म्हणजे भरपूर मुलांना मराठी वाचताच येत नाही आता फक्त इंग्लिश इंग्लिश जे काय असं घरात बोलता मराठी शब्द पण नक्की ते शब्द त्यांना कळते नाही भरपूर शब्द असे की त्यांना लक्षातच येत नाही काय म्हणताय म्हणून
माझ्या मुलगावीला आहे त्याला आमची जी भाषा आहे ना कांद्येशी ती येत नाही त्याला तो नुसता अटकतो मध्ये मध्ये दहावीला आहे तो काय लहान आहे का बरं तरी सुद्धा त्याला आमची भाषा येत नाही. त्याला हिंदी हिंदी इंग्लिश आणि मराठी मराठीचे शब्द समजतात त्याला बोलतायेत पण आमची जी खांदीशी ती नाही बोलतायेत त्याला
हो. तुम्ही बाहेर म्हणजे असं या बाहेर साईडला राहिला असेल खान्देशमध्ये असं एवढं जर नसेल ना जाणं येन कधी म्हणजे कार्यक्रम वगैरे असेल तर च जात असाल
तसं नाही आमच्या घरातुला त्याचे पप्पा आहे ना दोघं मुलांना मुलगी माझी मोठी तिच्यासोबत आणि याच्या सोबत मराठी बोलता हा आणि माझ्यासोबत ती मुलं आयरानी मराठी मिक्स बोलता आणि ते पण माझ्यासोबत आयराणी भाषा आहे खांदेशी ती बोलता म्हणजे दोन तीन भाषा मिक्स झाल्या ना त्याच्यामुळे त्याला शब्द नाही कळत.
हो हो हो होऊन जात कधी कधी असं कारण की दोन अर्थ होत. ना मग नक्की तीकडली भाषा की इकडली त्यामुळे लक्षात नाही येत.
नाही मग ते आयरणी भाषा पण चालते घरात, आणि मराठी पण चालते. त्याच्यामुळे ये ना पोरांना तो कन्फ्युज होतो. मग शब्दांमध्ये
ओ हो कारण की, बाहेर पडल्यान तर असं घरात किती ओ मुलं थोडाच वेळ राहता नंतर क्लास वगैरे म बाहेरं पडल्यावर वेगळीच भाषा होते ना मराठी किंवा इंग्लिश बी आणि मराठ तीन इंग्लिशमध्येच बोलता ना
हा, नाय त्याच्या इंग्लिश इंग्लिश मिडीयमला आहे. त मग तो हिंदी आणि इंग्लिशच चालतोय शाळंमध्ये आपण जशा गप्पा मारतो. तशा इंग्लिशमध्ये गप्पा मारता ते मुलं शाळेत आणि टीचर जवळच इंग्लिशमध्ये अनं मुलं मुलं हिंदीमध्ये
असं म त्याच्यामुळे ये ना, त्याच्या दोन तीन भाषा येऊन जाता ना, म त्याच्यामुळे त्याचा गोंधळ होऊन जातो. पण मग कसं ये, आपलं ज्या मराठी शाळा होत्या आधीच्या म्हणजे खूप छान शिकवण होत. यमक, ग्रामर शिकवणं म्हणजे अ मराठीचे व्याकरण
नाही, त्यानी पहिले कस होतो ओ ताई म्हणजे, लक्ष दिलं जायच मुलांकडे शिक शिक्षक लोक पण चांगले लक्ष द्यायचे. ह आणि आत त्यात कसं आई वडील पण सांगायचे, सर तुम्ही लक्ष ठेवा. मॅडम तुम्ही लक्ष ठेवा. मुलां कड काय चुकलं तर, वाटल्यास त मारा पण लक्ष ठेवा. आमच्या पोरांकडे. तसं आताचे हल्ली काय झालंय हल्ली असं, मुलांना थोडं कोणी शिक्षक रागवले. तरी लगेच आता आपण बघतोय ना, सोशल मीडियावर ती. लगेच केस करता. आम मुलांवरती असा अत्याचार केला. मारलं वगैरे मंग शिक्षक लोक पण आता लक्ष नाय देत एवढं
नय न त्यक त्यक ते पण घाबरता ना, म त्यांची नोकरी जाते ना, म त्यांच्या पोटावरच पाय येतो ना म म त्याच्यासाठी मग ते ये ना दुर्लक्ष करता
हो म जे शिकताय त्यांना शिका. न जे नाही लक्ष देत असे काही मुलं राहतात तर म ते लक्षच देत नाही. ते म्हणतात जाऊ द्या. यांना नई कारण त्यांना पण भीती असते ना. आता खूप सोशल मीडयामुळे त खूप हे प्रकार व्हायला लाग ले. शिक्षकांना अस रिस्पेक्ट नाही देती मुल डायरेक्टली छो टी मुलं सुद्धा आता मी बघती बऱ्याच ठिकाणी तर खूप बोलता. शिक्षकांना उलटून बोलताहा म ते घ म्हणजे, घरी कसं पहिले मुलं थोडे अभ्यास नाय केलं का घरचे बोलायचे थांब मी उद्या शाळेत येतो. सरांकडे सांगतो तुझं नाव, तरी मुलं घाबरायचे की नाई आज पप्पानं ते घरात, घरातलं कोणतरी येणार ये शाळेत. म आपण नाय अभ्यास करा. काय बोलू नका. काय म्हणजे असं
त्यांना हाय ना धाक होता आधी त्यामुळे
हो.
आधी धाक होता. आता धाक नाही पोरांना आई वडिलांचा पण धाक वागत नाही. की आई मला काय म्हणेल, वडील मला काय म्हणतील.
तेच प्रकार झालाय आता, हल्ली तर मुलांना असं कोणाचाच धाक
नाही. त्याच्यामुळे ये ना हे सगळं जग बिघडतय ओ जग बिघडायला एकच कारण ये की धाक नाही राहिलेला आता, घाबरत नाही आईवडिलांना
आईवडिलांना नाही घाल घाबरती. शाळेत गेल्यावरती शिक्षकांना नाही घाबरत की, त्यामुळे त्यांना असं शिस्त राहिलीच नाहीये.
नाही आणि आपले पोर कधी असे लवकर उठणार नाही आंघोळ वगैरे करणार नाही सूर्य नमस्कार करणार नाही गीताचे पठन करणार नाही काही नाही ऐकत नाही मुल आता
लहान पणा पास पण जर आपण त्यांना योग्य वळण लावल ना तर पुढे त्यांना त्रास नाही होत आता आम्ही लहान असताना आम्हाला काय हेच आईवडिलांनी हे संस्कार दिलेले आहे लवकर उठायचं मंदिरात जायच देवाची पूजा करायची. घरातले काम करायचे झाड जूड सडा रांगोळी गाय आली दारात तिला खायला द्यायच
भरपूर काम म्हणजे पहिले मुलांना भरपूर कस घरातली काम कराय मुल असो मुलगी असो सर्व काम तस आता मुलींना सुद्धा काम सांगत नाही घरात कि नको ती शाळेत जात ती ती अभ्यास
हो म्हणजे ती शिक्षण करते तिला काम नका लावू. म्हणजे ही अशी धारणा झालेली आज कालच्या लोकांची आणि पूर्वी कस आहे बाई शिक्षण शिक्षण त्या जागेवर घरातले काम कामांच्या जागेवर तुम्ही वेळे
करायलाच लागेल पुढे जाऊन तू नोकरीला जरी लागली तरी तुला घरातल करायलाच लागणार त्यामुळे तू शिकून घे.
निई आता आपल्या भारताची पहिली महिला ती आय पी एस किरण बेदी होती. सगळ सांभाळल तिने नवरा मुल सासू सासरे सगळ्यांचे स्वयंपाक करून ती हि पण जायची ड्युटी ला.
हो
हो आणि आता ज्या मुली जास्त शिकल्या का मग मी सासूच सैपाक करणार नाही मग बाई लावून घेतील अरे तस नसत. बाई लावायची राहिली असती तर मग त्यांनी सोनांनी केली असती ना.
तेच ना मग आता हल्ली तेच झालय आणि त्यात कस झालय ताई आत्ता
गडूळ झालेलये.
हो आणि आतात बोललेल पण झालत नाही म्हणजे अस कुणी आता नवीन लग्न झालय मग येत नाहीत तर म्हणजे घरातल कोणी शिकवतय बा सासू असले कोणी असेल कि नाही बाई तुला नाही येत त मी शिकवते बाई तरी ते फोनच्यामुळे अस झालय की कोणी दोन शब्द जरी बोल ते लगेच तिकडे सांगितल जात हे आता रिॲलिटी झालेली आहे की लगेच सांगितल्या जात. आता माझी सासू अस म्हटली की हे म्हंटल ते. तिकडून लगेच दुसर काहीतरी अस गैरसमज होत जाताये. कि हे आपल्याला चांगल्या भावनेने शिकवताय का अस नाही होतये
नाही आणि गैरसमज पण होत कोना आईने येना मुलीच्या डवळा डवाळण नाही करायची.
ब
तिला एकदाच कन्यादान केल ना हा काही मोठा प्रॉब्लेमच झाला आणि घरचे लोक ऐकतच नाही तेव्हा तुम्ही चर्चा करू शकता.
हो
आणि जास्त इंटरफेल केल ना तर ते मुलीचा संसार उद्धवस्त होतो.
आपन म्हणजे आपल्या वेळेला जस होतं तस आता नाही राहिलंय! म्हणजे आपल्या वेळेस कस आई सांगा म्हणजे आपलीच आई आपली स्वतःचीच आई सांगत होती बघा. बाई तुझं लग्न झालं ना आता तुझं तुझं तू पाही तिकडं,
हा तू सांभाळून घे,
हो तर तस आता नाही राहीलय, त्यामुळे मग हे सर्व कारण तेच झाले की?
ते अस त्याच्या संसारात ढवळा ढवळ केली का? म तिचा संसार आईच कारणेभूत तिचा संसार बिघडवायला! हम्, खूप त्रास असतो ना ओ लग्न झाल्यावर आता ग्रामीण भागात आपण महिलांना पाहतो. अक्षरशः आम्हाला सुद्धा इतक त्रास, आपण त्याच्यातन निघालो आज चांगले दिवस आहे ना आपले. आईवडिलांना काय पेन्शन द्यायचं!
आता कसं झालंय असं सासुरवास हा विषयच नाही राहीला, कुणाला सगळेच म्हणताय मी म्हणजे जमाना कुठे गेलाय कुठे! हो सगळे स समजून घेता!
स्वतंत्र कोण आहे पशूचे ना स्वतंत्र ते त्यांना पटत तसे वागता पशू, आपण थोडी पशू हाय आपण मनुष्य आहे ना!
तेच ना मग,
हा त्याच्यामुळे ना सगळं गढूळ वातावरण झालेलं आहे आता? मुलांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे.
हो हो,
खूप गरजेचं आहे आता तुमचा मुलगा पाचवीला हाय ना याला आतापासून तुम्ही गीताच्या? पटन करायला एक पान का अस आहे ना वाच!
ह,
तुम्ही बसा त्याच्याच्यावळ एक ओळख असेल ना आपण वाच?
हो म्हणजे ते शिकवलं जातंय कारणकी आमचं म्हणजे ब? हरी भक्त पारायंणचं घर आहे ना आमचे ते कीर्तनकार वगैरे ते! माझे धीर आणि ते गायक आहे मग त्यामुळे आमच्या घरी हे सगळं चालतं. म्हणजे महिन्यात म एक दोन वेळा भजन असतं हे प्रकार मग त्यामुळे मग, अस मुलं वाचता हनुमान चालिसा वगैरे चालू असत.
हा मग चांगली गोष्ट आहे झाले वाटत आपले दहा मिनटं हा.
हो झाले ताई हो हो चालेल. लगेच करा हा हो हो,